हम्म ब
काय करायला तुझ
हो
हम्म जेवलीस
जेवलो बघ
लवकर झोपल्यास जेवनच ब अ पाऊस आहे काय
हाय क
आणि वातावरण असं झालं की झकोपाल्या
मणते सुमितला हहायला जाणार आहे नंतर ना अशोक मेल्ल साड्यांसाठी
हम् हम साडे से लागला व
अ... महिनाभर आहे बघ.... जाऊन येजा.
बघूया थांब बाई.
मम्मी घेऊन जा गं..
कोणाला..
मम्मी ला.
आमच्या मम्मीला काय पसंत पडत नाही गं. तिज ती आणत्या. कसल्या सा. हॅलो... हॅलो.. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.